हॅलो
हॅलो नेहा कशी आहेस, खूप दिवसांनी फोन केलास.
हॅलो, बोल मी मस्त आहे. तू कसा आहेस? जरा कामात बिझी होते आज रविवार होता. म्हटलं आशा आरामशीर फोन करावा.
मी पण एकदम मजेत आहे. सांग, काय विशेष? आज काही खास कारण फोन करया हम हम
हा हो रे. ऍक्चुली मी आज एक लेख वाचत होते रोल मॉडलिंग. वर मग माझ्या मनात विचार आला की आपण नेहमी बाहेरच्या सेलिब्रिटी या मोठ्या लोकाबदल बोलतो पण आपल्या कुटुंबात पण असे लोक असतात ना, ज्याच्याकडून आपण प्रेरित होत तो म्हणून विचार तुझ्या लाईफ मध्ये तुझ्या फॅमिलीतून तुझा रोल मॉडेल कोण आहे?
वा नेहा खूप छान आणि खोल विषय निवडलास बोलण्यासाठी जर मी माह्या कुटुमबद्दल विचार केला तर माझे रोल मॉडेल माझे बाबा आहेत.
अरे वा, का रे बाबा बंदल असं काय खास वाटत तुला.
बघ लहानपणापासून मी त्या खूप कष्ट करताना पाई लाय. ते एका प्रायवेट कंपनीत काम करायचे. किती अडचणी आल्या तरी त्यांनी कधी चेनवरटचा असू कमी होऊ दिला नाही त्याच्या सर्वाता मोठी क्वालिटी म्हणजे शिस्त आणि शांत स्वभाव.
मी काकान भेटले आहे ते खरंच खूप शांत आणि समजूदार आहे पण एखादा असा प्रसं सांगणार ज्याने तुला खूप इन्स्पायर केलं.
तुला आठवण ते. जेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात नापास झालो होतो तेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो मला वाटन बाबा आता खूप रागावतील पण त्यांनी मला जऊल बसवल आणि शांतपणे म्हणाले. अपयश ही शेठ व्चारी प्यारी नाही. ती शिकण्याची सुरुवात आहे. तू कुठे चुकलास ते शोध आणि पुन्हा प्रयत्न कर. त्या एका वाक्याने माझं पूर्ण आयुष्य बदल.
खरंच चार खूप मोठी गोष्ट आहे ही आजकालच्या काळात असे पा लक मिलण खूप भाग्याच असत. जे ओरड्याऐवजी समजून घेतात तू खरोखर नशीब आहेस.
हो मी मानतो ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रत्येकाचा आदर करतात. मग ती घराची कामवाली मावाशी असो किंवा ऑफिस चा बोस हा गुण मला त्या तुमच्या कुडून शिकायच आहे बरं आता तू सांग. तु या घरात तुझा रोल मॉडेल कोण आहे? तुझी आई कि बाबा?
ह हम्म माझ्या बाबीत सांगायचं तर माझी रोल मॉडेल माझी मोठी बहीण दिदी आहे.
अच्छा दिदी मला वाटलंय तू आई किंवा बाबाच नाव घेशील, दिदी का
कारण दिदीने ज्या पद्धतीने त करिअर आणि घर सम भाळ आहे ते थक करणार आहे. लग्न झाल्यानंतर नवीन कुटुंबात एस्टज करतान तिने तिची नोकरी सोडली नाही. उलट तिने मेहनत करून प्रमोशन मिलवल ती एकम उत्तम मल्टी टास्कर आहे.
हे तर मी पण नोटीस केलं आहे. दिदी नेहमी हसतमुख असते आणि तिच्या चेहऱ्यावर कधीच थकवा दिसता नाही.
हो ना. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिची सकारात्मकता कितीही टेन्शन असलं तरी ती म्हणते अरे होऊन जाईले. काळजी करू नको तिच्या याच स्वभाव मुले मला कठीण प्रसंगात धीर मिळतो मी जेव्हा जेव्हा डिप्रेशन मध्ये किंवा कन्फ्यु असते तेव्हा ती तेव्हा मी तिच्या बोलते आणि मला लगेज मार्ग सापडतो.
बरोबर आहे. कधी कधी आपल्याच व्याचे किंवा आपल्यापेक्षा थोडे मोठे भाऊ बहिण आपल्या जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात कारण ते त्याचे फेजमधून गेलेला असतात.
अ अगदी बरोबर बोललास. आई बाबा तर असतातच, पाठीशी पण बहीण किंवा भाऊ हे मित्रा सारेखे बनता दिदी कडून मी स्वतंत्र जग जगणे आणि स्वतःच्या पायावर उभं राहणे शिकले आहे.
खरंच नाही. आजा तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आपण रोजाच्या धावपल्लीत विसरून जातो की आपल्या घरातच एवढी मोठी प्रेरणा लाभलेली आहे. आपल्या बाहेर कोणाल शोध याची गरज नाही.
हो ना. म्हणूनच मला वाटलं की आज या विषयावर बोलाव जेव्हा, आपण आपल्या जवळच्या लोकांच्या गुणाबद्दल विचार करतो तेव्हा त्याच्या बद्दलचा आदर आणखी वाटतो.
अगदी खरं आहे. चल आता बाबा हॉलमध्ये बसत आहेत. मी जाऊन त्याच्या सोबत चहा पितो आणि त्यांना थँंक यू म्हणतो. त्यांनी मला दिलेल्या संस्कारसाठी,
हो नक्की जा. आणि दिदीच्या पण आज फोन येणार आहे मी पण तिला सांग आहे कि ती माझ्यासाठी किती स्पेशल आहे.
छान छान कालाजी गे पुन्हा फोन कर नक्की.
अरे थांब मला अजून एक गोष्ट आठवली तू म्हणालास कि. काका तुझे रोल मॉडेल आहेत, पण लहानपणी काकांनी तुला लावलेली सर्वात चांगली सवय कोणती? जी तू आज पण फॉलो करतोस.
अरे वा तू तर मला भूतकाळात घेऊन गेलीस. बाबाानी मला लहानपणापासून एक सवय लावली होती रोज रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहण्याची किंवा पूर्ण दिवासाचा विचार करण्याची. कि आज आपण काय चांगल केल आणि काय चुकल.
वाव हे तर खूपच छान आहे. तू आज पण डायरी लिहितोस का?
हो रोज नाही जमल तरी. आठव द्यातून दो तीन, वेला नक्की लिहेतो याने ना. आ स्वतः चे विचार खूप क्लिअर होतात. बरं तू सांग दिदीने तुला अशी कोणती सवय लावली आहे
दिदीने मला पेशांच मॅनेजमेंट शिकवल. मी खूप उधळपट्टी करायचे पण जेव्हा मी कॉलेज ज ज ज्याला गेले तेव्हा तिने मला बजेट बनवायला शिकवल ती नेहमी मयाची कमवायला सुरुवाती करणव्यापूर्वी वाचवायला शिका.
खरंच दिदी खूप मेच्युर आहे. बर नया आपण आपल्या रोल मॉडेल बद्दल. तर बोललो. पण तुला असं वाटत नाही की आपल्या आईच्या वाटापनेणं ती काच मोठा असतो भले आपण त्यान रोल मॉडेल म्हणून समोर ठेवलं नाही तरी,
ह हो रे अगदी मनात लस बोललास आई म्हणजे. घराच्या पाया असते माझी आई जरी फार, शिकलेली नाहीये पण तीच इमोशनल इंटेलिजन्स खूप भारी आहे. घरात कोणाच मूड खराब असेल तर ती न सांगता ओळखेत आणि सगळ ळ्यान एकत्र बांधून ठेवते.
हो ना. चल आता खूप वेळ झाला. आपण फोनवर आहोत पुण्याच्या वेली भेटू तेव्हा अशात एखाद्या छान विषावण बोल्या
हो नक्की चल बाय टेक केअर
बाय बाय!